हॅलो ह मॅडम मी कार्या आच्या टास्क बद्दल तुम्हाला बोलणार आहे तुम्हाला वेळ आहे का बोलायला फि कामी तर आपण तू खा खाद्यपदार्थाविषयी बोलूया
चालेल चालेल
आपला खाद्य पदार्थ म्हणजे आपलं रोजच जेवण येत आहे ना आपली भाजीपोळी आपण भाजीपोळी भाजीपोळी खाल्ल्यानेच आपलं जीवन येते भाजीपोळी खाल्ल्याने आपल्याला शक्ती येते ताकद येते कारण तेच आपलं जीवनाचा आधार असतोय ना ते भाजीपोळी खाल्ल्याने आपण
शिवाय अन्नाशिवाय आपण काहीच नाही करू शकत ना
काहीच करू शकत हे बरोब येते हो आपल्या शरीरासाठी खूप हय दिशील वस्त आहे ना जेवणणजे ते आपल्याला गरजच आहे आपली आपलं तीन गरज असत ना अन्ननिवारण वस्त्र
हो
आणि आणि आपण खाद्य पदार्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ खात असतो त्यात एक प्रकार अस म्हणजे चटणी
हो आणि खाद्य खाद्यपदार्थ पण दोन प्रकारचे असतात काही शा काहारी असतात काही मांसाहारी असतात हा
आणि चटणी आपण हि तोंडी लावण्यासाठी घेतो का नाही
हो जेवणाची चव वाढवते ना जेवणाची चव वाढवते शाकाहारी
हो खाद्यपदार्थातील आहे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ना तोनी तथोंडी लावण्यासाठी आपण चटणी घेतो ते पदार्थ आहे तो चाटण आणि चटणे आपण हा संस्कृत भाषेवरून शब्दावरून चट यहा शब्द आलेला आहे है ना हा पदार्थ आपण जेवणाचा जेवणाचा आणि नाश््याचा स्वा हत वाढवणे
ओल्या चटण्या सुक्या चटण्या असं तर वेगवेगळ्या आहेत ना हा
ही चटणी आपण काही वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकतो जस आपण नाश्यासोबत ह चटणी खाऊ शकतो एखाद्या ब्रेकफास्ट सोबत खाऊ शकतो त आपण समोस सोबत परतच सँडविच सोबत इडली सोबत इडली सोबत आपण सांबार करून ते सुद्धा आपले एक प्रकारचे सांबर म्हणजे एक चटणी झाली आहे ना
मेन म्हणजे मेन म्हणजे आपल्याकड नारळाची चटणी पुदिन्याची चटणी कोथिंबीर टोमॅटोची चटणी हो आणि पाणीपुरी मध्ये विशेष
पचन क्रिया पुदिन्याची चटणी हो पुदि क ही चटणी वापरली जाते ह ना पाणीपुरी मध्ये चिंचेची चट म्हटली गेल ती बोड आबट त चिंचेची चटणी असते ते ना गोड गोड मध्ये
तुम्ही कशी बनवता नारळाची चटणी
काही नारळाची चटणी आपण जस खोबयच कीच कोणी खीच कर खोबऱ्या कोणी मिक्सर मध्ये बारीक करून घेते ह नारळाची चटणी आपण इडली सोबत खाऊ शकतो डोसे सोबत खाऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे नारळ असते ना चटणी सुके सुक्या नारळाची चटणी असते परत ओल्या नारळाची चटणी असते आपण हे जेवणात किंवा
हा सुक्या चटणी म जरा शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी हो जवस जवसाची चटणी पण ह सुक्या नारळ कारळची आपण तिळाची पण चटणी करतो ना
करू हो करतो आपण तिळाची पण चटणी करतो ज चटणी द रस लहान पोरं खायला थोडफार तोंड पिळतात. जवसाची चटणी पण ज अतिशय आपल्या आरोग्यासाठी ही खूप प्रभावकारी आहे. हो, आणि फायदेशीर आहे. जाऊसा चटणी कारण ती खायला नाही थोडी हो, हो ती खाण्यात थोडीशी... ति चिकट चिकटपणासारखे लागते, पण तिचे खूप फायदे आहेत ना... खाण्यासाठी. वृद्ध महिलांसाठी हो वृद्धांसाठी खूप छान असते त्यांचे गुडके दुखी, सांधे दुखी अस काही त्रास असो त्यांना ह नि खाल्ल्याने त्यांचे त्रास खूप बरे होतात किंवा आपल्या सारख्यांचे सुद्धा त्रास बरीे होत आहे ना, चटणी जवसाली चटणी खाल्ल्यामुळे
हो, कुणाला ताप वगैरे आले असेल, तोंडाला चव नसेल तर ज ची लसणाची चट
लसणची चटणी! हो, हो लसूणची चटणी म्हणायला गेलं तर आपण लेलच ना, चटणी करतोय ना बारीक मिक्स
हो, आमच्याकडे तर ते लसणाची पात असते ना, हिरवी तर ते जेव्हा कोळी कोळी असते तर त्याची पण चटणी करत
चटणी करतो हा ना तेच वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या प्रकारचे ण्या बनवतात. चटणी हा प्रकारच खूप हो, चटणी हा प्रकारच खूप महत्वाचा आणि खूप छान प्रकार चट्टकरांना बायकांना खूप आवडते. बायका म्हणल्यावर कोणतीही प्र प्रकारची कोणती चटणी करून घेतात.
हो, ना
खायला देखील सुद्धा छान लागते. लसणाची च आपण मिक्सर मधे बारीक करून घेतोय हे ना कार आणि र रेस्टॉरंट मध्ये आपल्या लसणाच्या फोडींची चटणी जास्तीत जास्त लसणाची फोडींची चटणी मि मिळते ती आपल्याला बघायला मिळते ना आणि आण् आपण घरी असो तर आपण घरी कसे ही चटण्या करून घेतो. हो.
हो, ना
तिळाची चटणी आपण तिळाची चटणी तर खाल्लेलीच असते. कारण तिळे तिळा मध्ये थोडस शेंगदाण्याची चटणी सुद्धा मिक्स करून देतो आपण आणि शेंगणा हो. शेंगदाण्याची चटणी म्हणल्यावर, आपण भाजी मध्ये सुद्धा मिक्स करू शकतो शेंगदाण्याची चटणी.
हाहा
कारण शेंगदाणे असे आहेत की, ती शेंगदाण्याची चटणीही खाऊ शकतो आणि ते आपण भाजीमध्ये मिक्स करून सुद्धा आपण खाऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणायला गेलं तर आपण मीर रचि चटणी इथं आपल्याला ती पूर्ण भाजी मध्ये आवश्यक आहे आपल्याला टाका च्या वापरामधी त
आणि अजून आपल्याकडं काही असं वेगळे वेगळे वेगळे आहेत ना प्रकार समजा कच्च्या आंब्याची चटणी कैऱ्याची चटणी, उन्हाळ्यात तर खूप छान लागते ना, ती पुदिना आणि ते एकत्र करून बनवली जाते ना.
हो.
जास्त करून उन्हाळ्यातच कैऱ्या येतात ना काही भागामध्ये त्याच्यामध्ये गुळ पण मिक्स करतात. पुदिना, गुळ आणि
गुळ, कच्चा कैऱ्या मिक्स करून करतात.
आ, आमच्याकडं हो, अक्क्याकडन आवळ्याची पण चटणी करतात. आवळा, त्याच्यामध्ये थोडस आलं हिरवी मिरची टाकून थोडसं असं वाटतात पन ते, वाटले छान लागते, मिक्सरपेक्षा, हा आणि आवळ्याची चट चटणी ना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
वाटण्याचा स्वाद आणि मिक्सरचा स्वाद ममध्ये थोडाफार फरक जाणवतो च ना. त्याच्या चवीमध्ये सुद्धा बदल होऊन जातो, कारण ते आपण हाताने वाटत म्हणून आपल्या हाताचा स्वाद सुद्धा त्याच्या चालला जातो, आणि मिक्सर हा आ जस की आपण हात न लावता ते वाटलेली जातेऽ ण पाट्यावर वाटलेली चटणी हि आपली हात सुद्धा लागेला असण आपल्या हाताची चव ही त्याच्यात जाते. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाण्यात यूज करतो.
आणि काही भागामध्ये हिरव्या, हिरव्या किंवा लाल मिरच्याची चटणी त्या त्याच्यामध्ये लसूण तेलात परतून टाकतात थोडा. अ खलबत्त्यात कुठून तर खूप छान होते,, असं झनझणीत करतात बऱ्याच ठिकाणीऽ आम् तुमच आम् तुमच्या इकड कोणती जास्त चटणी?
ठेचाच जास्त प्रकारे बनवला जातो. कारण घरात, घरामध्ये सगळ्यांना आवडणारा प्रकार म्हणजे मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरची चा ठेचा.
कसा बनवता तुम्ही? फोडणी वगैरे टाकून बनवतात ना बरेच जण,,
बरेच जण तसे बनवतात, बरेचऽ कच्च्या मिरच्या चार सुद्धा ठेचा करतात, कच्च्या मिरच्या चा ठेचा करतात. कोणी, कोणी भाजूनही घेतात गॅसवर, ताव्यावर भाजून घेतात. कोणी, कोणी तर चुलीवर,,, कारण चुलीवर भाजलेली चटणीऽ
जिरे, हम् जिरे आणि लसूण टाकून अजून छान टेस्ट येतऽ
हो, येते, कोणी कोणी तर असच तेल टाकून खाऊन घेतऽ
हा, हो,
ही आप चटणी आपण जेवायच्या वेळेस, नाश््याच्या वेळेस जरी घेतलीऽ तर आपल्याला दोन घास जास्त ही जातात, त्याच्यामुळे आपण दोन घास जास्त ही खाऊ शकतो. कारण ते आपल्या तोंडी लावण्यासाठी पदार्थ असतोऽ तो,, आणि काही लोकांना भाजऽ
चटण्या तुमच्याकडं वेगळ्या अजून काही बनवतात का असं?
आपल्या त्याच रेग्युलर ज्या चटण्या असतात त्याऽ
हा, ह मी असं ऐकलंय ते कवट नाही का,,, कवट असऽ बघा एक फळ, असं बेला सारखं, अ त्याची पण चटणी म्हणजेऽ य मी अस, हो ते, जर आंबूस वगैरे लागती ना त्याऽ हहाा, त्याची कशी बनवतात चटणी ते माहित नाही मला पण मी फक्त ऐकलेला आहे. तुम्ही बनवली का कधी ते कवठाची चटणी?
मी ते फरऽ पाहिलेलं आहे, ते खाल्लेलं आहे मी पण,,, होऽ पण त्याची चटणी नाही खाल्लेली अजूनऽ हो मी पण नाही बनवली अस,, होऽ मी नाही बनवलेली ती चटणी अजूनपर्यंत,, मी पण फ्कत जे आपलं कट अस,, होऽ
रेसिपी एक वेगळी बघू बघ नो. ज त ट्राय करू नवीन. त्या तर अशा आपल्या आहेतच ना आपल्या रेग्युलर.
पण काहीतरी नवीन शिकायला भेटतं ना आपल्याला म्हणजे वेगवेगळ्याशी संपर्क. साधून वेगवेगळ्याशी बोलून बरेच काही शिकायला भेट.
नल तर मग अशा आपण पटकन झटकन होणाऱ्या कांद्याची पण करतात आमच्या इकडं ह. कांदा त्याच्यामध्ये जिरे ते टाकून थोडस छान होते म्हणजे कच्च कुट. शेंगदाण्याचं
ह.
हम्म अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हो हो चालेल ठीक.
हो हम.